हॅलो हा बोला कि
मग काय नाही डोसा गरात करताय तुम्ही
होय डोसा करतोय की
काही देऊ
अ डोश्याला काय हाय असं तांदूळते ना आप जसं आपण आंबोळी करतोय ना जाड पातळ त्याला पसरायचं घेताना थोडं घ्यायचं पीठ आणि पसरून त्याला असं भराभरा वाटी फिरवायची. फक्त ती पीठ जरा खातलं पाहिजे हा पातळ असलं की ते होत नाही चांगलं.
हा.
घट्ट पीठ पाहिजे मग त्याझ होतेय चांगलं
हा हा मग त्यात आणि काय दुसरं घालायला लागत
नाही नाही फक्त मेथीच दानच घालायला लागतंय एवढचं बाकी काही नाही टूचीचे डोळे. सोड इकड गेला. त्यांन व्ळखळं मला हे संध्या म्हण ना काय रे मी म्हटल की इकडे ये काल पण काल पण तिथ तू बोलवल्यानंतर वळखलसं काय नाय म्हटल काय बोलला नाय आता म्हणालाय ये सोने हॅलो
हा बोला की. रहतय काय काय त्यो.
तो रडतोय म्हणजे वहिणींचा एक मुलगा आलाय दोघांची भांडणं लागत्यात सारखं
हा हा हा
एक तार आहे ती तार त्या तारासाठी भांडण लागत त्यात.
अरे बाप रे पुढल्या टाइमाला म्हणावं आणि एक घेऊन ठेवा.
ती लांबवत्यात आणि गाडी वडत्यात न‌ई.
हा हा. त्यासाठी हम्म हम्म
मग.
ते इथ मैत्रीण आहे ना तिझा भाऊ हाय
हां
जरा अस म्हणजे तिझ्या मेंदूला जरा रक्त पोचत नाही जरा अस म्हणजे काय म्हणायचं ते आता जरा येड्यागत करतेयं न‌ई हा हा हा मला तर सोंडे सोंडे म्हण माझ नावं सोनाली हाय मला सोंडे म्हणतोय त्यो. पहिला. मग कालच मी त्या बोल
काय करायचं सांगा.
रुमाल जारी बांधलेला असला तरी माझ्या आवाजावरून हे सोंडे म्हणायचं आवाजावरून मला सोंडे म्हणायचा. संंड्याली असं करायचं हा
आवाज ओळखले आवाज ओळखले
हा
हम्म तस की का ना असतय हो
हा
हम्म हम् मग त्याच्यावर उपचार काय भेटला नाही त्यानी
त्याला केलंय भरपूर खरं झालं,
नाही हम् हम् गणपतीपोळ्याला गेलतासा कधी?
ह गेलतो की खोलीतूनच गेलतो आम्ही ते पण रात्रीच गेलतो आहो हो किती वाजत तर नऊ वाजता तिथं क गणपतीचं मंदिरच आहे. फक्त ते प्रसिद्ध असल्यामुळे गर्दीतेन भरपूर म्हणजे समुद्र आहे तिथं लागून
हा
तेवढंच मग ते पावस तिथे हेज मठ आहे. तिथं पहीला पावस मध्ये कूंथ प्रति केंद्र महाराजाच मठ आहे.
हम
छान आहे. तिथं निवासस्थान आहे. तिथे आपण राहू पण शकतो. झोपायची तेन व्यवस्था आहे.
हा
आणि काय गणपतीपुळ्यातच तिथं रूम बुक करून तिथंच राहिल होतं.
हा
देवाला जाऊन ह रूम बुक करून फ्रेश होवून देवाला जाऊसतोवर नऊ वाजले होते त्यावर मंदिर बंद झालंत आम्हाला दर्शन मिळालं नाही मुग दर्शन घेतलं आम्ही मुग दर्शन घेतलो आणि मग समुद्रावर गेलो- हो
हा मग समुद्रात फिरला असशीला भरपूर
जगाचं कुठलं काय.
हम्
तिथं बसलो वाळूत तेन बसून तेन आलो मग. मग दुसऱ्या दिवशी तेवढं जाता जाता. सगळी हे करताना ते रत्नागिरी कुठलं तर- तेवढं जरा एन्जॉय केलता.
काणी हे बघितलंयस ना.
काय ते.
कुठलं कनेरी मठ.
ते मस्तच आहे आता आणि त्यात काय काय बदल-
आता लाईव्हर एकदल क लाव्हण ब मी पण युट्यूबला व्हिडिओ बघितल होतो आता आज जायला- फी वाटतं त्याला काहीत तर. किल्लेल्या वारतात-
कि मग
पन्नास रुपये.
हा आता वाढला अस नर तिकीट तिथ फोटो काढ पन्नास हजार
हम् म्हणजे आमची अंगणवाडीची परवा गे होती ना. तेव्हा तिथली पोरं सांगत होतीी अंगणवाडीची म्हणजे बघायसारखं लैवारी असत बैलगाड्या- परत शेतकरी असं श- ती करते आला म्हणा-
'हा हा हा छान आहे शाळा मना हा'
वकरी करण्यापर्यंत सगळ्यास्-
पारंपारिक हे हा म रानातलं असं शेती- हे करणार माणूस- बैला हाकणारा-
करत्यालब बहिलं सुद्धा आहेता.
नंतर सनावार दिवाळी दस दरात सणाचं पण दाखवलेय.
हा करत असं देवळात कीर्तन करत
हा तसच आहे ना सेम झमकडीला पण आहे ते दिला आमच्या मामाच तिथं तिथं काही वीस रुपये तिकीट आपल्याव कनेरी मटला असं बघण्या सारख भर भरपूर आहे. तिथं आमच्या त एवढं हा
हा खर हा आमच्या त दिल मागल्या टायमाला जाऊया कनेरी मट बघूया जाऊया म्हटल्या, आमच्या इथन जवळाय, इथ आय आमच्या इथ
तरी पण किती किलोमीटराय तिथन, तुमच्या तिथन काय? म जवळाय की
पुुढं, खरं ते जवळ असल की जायच व्हूयत नई म्हणत्यात ती गोश
होत नाई होत नाई, होय तसच आय ते
लांब आसल तिकड जाणार.
अ आमच्या इथ जवळ आस कधीच गेलो अस तो अह्, आ आता आज आमोशा आज आताच हेंचा फोन आलता, आज जमलस तर बाळू नमा जाणाराय म्हणू नून आदमापूरला जावा म्हटलं मग
हा हा, आदमापूरला पण लई असं देवस् ता हे आय बा, प्रसिद्ध जागृत देवस्थान आय.
पूर गर्दी आय, आमवसेला आमच्या इतन बायका म्हणजे बाय लेडीज लेडीजांचा दोन टॅक्स असत्यात. आणि जेंट्स जेट्सांचा दोन टेक्स असत्यात आस आता बायका बायका पण चालल्यात आता
आ आणि आमच्या इकडनं पण कोंबजून पण आणि हितं पण आमच्या प्रत्येक आमवशाला जात्यात.
जात्यात हा
मी पण लगीन झाल्या पसन दोन वेळा जाऊन आलो.
हा हा.
आ दीदी आज आ दी आमी परवा दीदी तेन आमी पण गेलतो, परवा आणि गेलतो.
दिवसा गे जाताय काय तुम्ही?
दिवसात
हा हा ते रात्रीच जात्यात, दिवसा अस नाई, आमवस्याच, ही घे कड कडन घे, हा हा
आम्हाला तासाबराचा रस्ता आय हा आणि कसं होतय सांगा, हा हा तीत काय प्रसाद वगैरे असतोय सोडा राहा प्यायाची सगळी सोय हाय.
तेनी काय प्रसाद तेन खात नाईत, मुकदर्श त्यानी घेत्यात, आणि येत्यात.
मग दर्शनच घ्यायच, अद, अमापुरात कारण कस आहे सांगा पडल्या. चला, लाईनीत न दर्शन आणि आदल्या बाजूला मु. दर्शन. मग देवा समोर काय हात. लावायला येत नाहीत. देवळाला, हम जवळ तर कुठलं व आपल्या-आपल्या फुल ला माणूस म्हणायच नुसत.
हा म तेच की मग काही मनात श्रद्धा असली तर, दे
कुठं पण दिसतोय, त्याच्या जागेवर गेलेल महत्त्व कारण एकदा बघितलंय मी. म्हणजे, हेंच्या मित्र. पण मी, आम्ही दोघं गेलतो. लायनी जवळ-जवळ आ. मच दिवस गेला पूर्ण, आतन दर्शन घ्यायसा. म्हणजे तम्ही. पहिल्यांदच गेलो. तुम्ही पण कधी नव्हता पहिला, आणि आम पण पहिल्यांदाच गलतो, मायवा नंबर आला लवकर. चकाळी. ये झालं लवकर सात-सात. तर वाजलं घरला यालला. आयशा. तवा-पसन. चांगल झाल, इथल्या इथ नंबर येतोय. नंन कशाला उगच, म्हणून नाइ बाई तवापासन.
हा-हा म्हणजे रात्रीच गेलता काय तुम्ही.
नाही सकाळी गेलतो, मी लवकर. नऊ वासता घरातन असा. नंबर आला वेळान रात्री पाच वाजता. पासा.
हा-हा.
राहिनी ना, हन. त्या वेळेस दिवसभर लाइनीत त्या.
लाईन हा म्हणजे, ते पंढरपूरला तेन कसं झालं ते, हा.
नाइ एकेक जण लाईनितन तसंच दर्शनाव.
की येत्यात हे पण हम्. पहिल्यांदा आम मुख दर्शन घेतला असणारय पहिल्यांदा
हम् कुठ?
गुलाल आमच्या ते घरचं देव कु कुलदैवत आहे ना जर पौर्णिमेला जातोय तिथं. आणि गुलाल तेन साखर तेन नेलेलं. उद्काडी तेन परत अनल की फक्त बाहेरच्या देवांना मग त्यांना म्हंटलं ना हा.
ह.
फक्त एक सळी मध होती. तिकडं ते डायरे दर्शन घेणारी लाईनीत आणि इकडे मुक दर्शन मारली मग तिथनं फक्त हात लांबडा करून द्यायचा असं म्हणलं होतं तिथं देऊन दिलं नाही तस
देऊन दिलं नाही का?
हम. किती उषर लांबलांबन अल्यात ते थांबल्या
ह. मग दाराारी असं लावायची सोय नाही? त्या पण अं लावायची सोय नाही? दारा दि नाशी अगरबती ते कापूर लावायची सोय नाही?
अगरबत्ती आहे की कधी आम्ही कधी लावली लावली नाही नाही आतच देतोय नाय
हा हा. नाही ते दारातलं दारात लावली तरी पण चालते नाही मग तसं असलं तर
तिथं आणि हे आप आळ हे करतात वाहत्यात ना देवाला त्याला आणि ते माणस एक दोन तीन पाच रुपये असं घेतात नारळ फोडायसाठी.
घेतात का? हम्म.. हा खरं हे आत्माच आदमापुरात तस नाही आदमापुरात बाहेर ालं तर चाल सोड अगरबत्ती नारळ कापूर आणि दारातन सुद्धा बसून देऊ त
हा हा म्हणजे तेनी कसं दिसल्या सारख केलंय.
नजर देऊन ना अजून.
हॅलो!